हॅलो.
काय करायलय?
काय नाही बघा, तुम्ही काय करलाय?
काही नाही आवरले आता बसले.
होय, हा जेवण झालं बघा. तुमचं?
पण जेऊनच बसले. हाय बरी हाय. तुमचे?
हाय बघा बरे आहे माझी पण.
हा हा.
आणि काय म्हणता मग?
हम्म काही नाही निवांत आहे.
हा हा शंभूला शाळेला घातला काय?
होय घातलं की,
हा हा कुठे घातलंय गावातच काय दुसऱ्या बाहेर
नाही दुसरीकडे घटलंय किशोर अकॅडमी म्हणून आहे, इचलकरंजीला तिकडं,
तिकडं घातलंय हा हा बसतोय का आता?
नाही थोडं दिवस जाऊन बसवायचंय पण अजून आम्ही स्टार्ट केलं नाही बसवायला त्याला सोमवार पासनं आणतो म्हणून सांगितले त्यांना शाळेत. मग आता सोमवारपासनं नेऊन सोडायचं ज-जरा लांब असल्यामुळे आम्हीपण, एक, दोन-तीन दिवस थांबायला लागणार म्हणून सांगितलेत
होय काय राहूदे घ्या ते सवय तर व्हायला पाहिजे नाही जरा लांब आहे.
तो रडत बसणार, त्याचा जास्त त्रास होणार म्हणून मग आम्हीच म्हंटल त्याच्या सवय होऊसपर्यंत आम्ही बाहेर थांबतो म्हणून.
होय... होय... चालतंय की, मी पण माझ्या मुलग्याला, एक महिनाभर शाळेत जाऊन बसतोय ते मग त्याला आता सवय झाली पण मी गावातच घातली सोडा. अंगणवाडीत ही सवय व्हावी म्हणून आपल्यापासून लांब राहिले की मग परत त्यांना सवय होती नी. थोडं काही पण कुठे पण घातलं तर चालतंय.
चालतय होय पहिला ज आपल्याना घरात तवा बाहेर गेले तर लगेच शोधा शोध चालू हो
होय होय तेच की म्हणूनच जरा कस सर सवय पडो पर्यं
हा.
हुं, हुं
आणि मग कसं हे टायमिंग कसं आहे त्याच्या शाळेचा आता?
शाळेचं काय सकाळी अकराला जातो. साडे दहा पावणे अकराला जातोय.
हम्म हम्म. हा मग डब्बा वगैरे तुम्ही देताय काय?
व्हय, देतोय की शाळेत म्हणजे डब्बा वगैरे काहीतर चपाती वगैरे काय तरी थोडसं घालते, अर्धी इथं जरा चारवते, इथं जर व्यवस्थित, घरात खाल्ला तर मग काहीच देत नाही कारण दोनच तास असते मध्ये दोन, तीन तास मग तीत शाळेत परत शाळेतला खाऊ देतात ने. भात वगैरे शिरा, उपीट पौष्टिक पदार्थ ते पण घालून करतात नाही, म्हणून मग काय जास्त द्यायला बघत नाही.
हम्म हम्म.
कसं करतात डब्यातलं खातात, मग ते शाळेतलं खात नाहीत ना... मग ते... हा मग त्या टीचर ओरडतात म्हणून तुम्ही डब्यात काय देत जाऊ नका, शाळेतली मुलं खात नाही, असं करतात
होय बरोबर आहे की त्यांचं
हुं, तुमचं खातंय काय व्यवस्थित सगळं?
आणि आमचं, चारवायला लागतं आता शाळेत गेल्यावर काय काय करतोय बघू, त्याची पण सवय लागायला पाहिजे त्याला घरात असले तर स्वतः हाताने काहीच खायला बघत नाही तो. घेऊन पाठ लागायला लागते त्याच्या.
आमच्यात पण घरात असलं कणी नाही काय नाही प्रत्येक गोष्टीला सगळ्यांनाच सर्व चारव चारव म्हण मग आता शाळेत गप खातोय शाळेत गेल्याशिवाय सवय लागत नाही हो मुलांना.
होय.
हा असं होतंय अजून तू लहान आहे थोडं आपली मुलं. त्यामुळ नको पण तसं सवय लावाय
लावायला पाहिजे आत्ताच सवय लागली, तर लागता नाहीतरी मग थोडं हा तसंच मंड होऊन राहतात.
हो होय तेच ते मग पर आपल्यालाच त्रास होणार आहे.
हम्म हम्म.
हम्म. मग ते किती फीज आहे काय काय आहे तिथे?
तिथ त्यांच टायमिंग सकाळी म्हणजे अं दहा ते साडेदहा ते दीड पर्यंत ए आणि फी त्यांचं मग अ म्हणजे नर्सरीच एक वर्षाचा आता सोळा हजार सांगितल्यात. आणि हा आणि बसच ते चार्जेस वेगळे आहेत.
होय. ते बाहेर खाजगी म्हणले की जरा पैशावर लय जोर असते ना सगळ्या गोष्टीला.
होय.
पैसे भरपूर लागतात तिकड
शाळा म्हटलं की खरं आत्ता कसं जरा बेस चांगला होऊन दे म्हणून आम्ही घालाले.
होय होय चालतंय थोडा चांगल्या पण पण कस असते म्हणजे शा कुठं पण घाला काय. मेन आपल्यावर म्हणजे त्या टीचरांच्यावर अवलंबून असते कि बाबा कसं शिकवल ते आपल्या पोरांच्यावर पण अवलंबून आहे आपल्यावर आहे.
हा कसं वातावरण असेल त
हाच राहतात आपण जे वागल आपण जे शिकवल ते शिकतात नाही. जेणेकरून असं बाहेर घातलं की, तस होते असं नाही पण सवय लागते थोडा चांगली तिथ कसं बाहेर जर शाळेत कस व्यवस्थित
आम्ही म्हणजे गावाच्या बाहेर त्याला शाळेला घालायच. कारण म्हणजे हेच कारण म्हणजे इथल्या गावातल्या गावात जर घालवायचं अस. तर तो बसे नस तिथ आणि जर इथल्या इथे जायचं असेल तर, तुपन बस तुपन बस असं चालू आहे त्याच. मग ते लांब घातलं तर, मग मग लांब घातलं तर, तेवढे सवय होते म्हणं. नी सवय मोण्यासाठी आम्ही तेवढं जरा लांब घा
होय होय होऊ दे घ्या कुठल्या तर गोष्टीं सवय तर लागू दे.
होय.
हम्म
जोपर्यंत स्वतः स्वतः म्हणजे असं लांब जाणार नाही, तोपर्यंत स्वतः स्वतः काय करायला बघणार पण नाही.
होय होय ते पण बरोबर आहे. त्यांच्यावर जरा आपण त्यांच्यापासून लांब गेल्याशिवाय ते मुलं असं आपलं आपलं काय करायला बघत नाही. लांब असल्याशिवाय काय करत नाही. जवळ असले की तू कर तू कर अस.
हा सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही पाहिजेन असतो.
मग तिथं कुठलं कितीपर्यंत आहे शाळा पूर्वीपर्यंत आहे.
दहावी पर्यंत आहे तिथं.
होय का हा हा कुठे इसरगंजी मध्ये का
काय म्हंटलं
इतर खंजी मध्ये आहेत
हा येंचलकरांच्या टाकोड्याच्या मध्ये आहे ते,
मजा है का हा हा
म्हणजे तथ दुसरं कोणती तरी शाळा चालू होत म्हणजे आधी दुसरं कोणतरी शाखा म्हणजे कोणती तरी शाखा चालू होती तिथं हा मग आता हे किशोरवाली गेल्या वर्षी काहीतरी चालू केलं ते
केलात होय होय हा मी बघितली स्वतः बोर्ड लावलेलं कुठं
हा हा छान आहे पण शिक्षण ते हो आणि शिक्षक पण सगळे एज्युकेटेड आहेत असं.
होय होय.
म्हणजे असं नॉर्मली जे शिकलेले आहेत ना त्यांना असं अलाउड नाही आहेत. त्यांच्या परफेक्ट सगळं ह सर्टिफिकेट त्यां बघून कुठे एक्सपिरियन्स आहे का नाही बघून हे करूनच सगळी घेत,
जिकलेले आहेत सगळे चांगले असतील हो. चांगलं वळण लागते थोडा बाहेर घातले की मुलांना चांगले वळण पण लागते.
होय
आम्ही कसं आमच्यापासून लगेच असं लांब नको म्हणतो, ना आम्ही यावर्षी घातलं नाही. आणि कसे त्या आज्या आता माझ्या मुलग्याचेे शिक्षिका आहेत ना, त्यांच्या पशी आम्ही पण शिकलेलो आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे, की बाबा त्यांनी किती, चांगलं शिकवता का आम्ही, त्यांच्यापासूनच शिकून आले ना, त्यामुळे त्यांचं त्यांचं शिक्षण होय होय अजून आहे. त्यामुळे कसे त्यांच शि, वेगळे आम्हाला माहितय म्हणून आम्ही पण मुलांना तिथे घातले आणि त्यांनी पण आमच्या मुलग्याला विश्वासना म्हटले. तिथच घाल, आम्ही चांगले हे करू तयारी करू तुझ्यासारखंच व्यवस्थित हे करू असं बोललेत ना,
हा हा तसे शिक्षक पण अस समजावून सांगितले तर घालाय. काही टेन्शन नाही.
टेन्शन येत नाही, हो आम्ही शिकलो. आहे ना त्यांचे बाबा पण तिथ शिकले आम्ही पण तिक शिकले, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि कय म्हणतात,
काय नाही आता तेच शाळेची तयारी चालू आहे, त्याची काय काय आणायचं काय,
होय होय भरपूर लागते मुलांना.
हो आणि त्यानी ते ड्रेस कोड वगैरे सगळं शूज सगळं नवीन. घ्यायला सांगितले नसेल तर मग त्यांच्या, आपण कॅश भरायच त्यांनी सगळे सेट देतो म्हटलं ते, तेच विचार करायला बाहेर न घ्यायचं, काय त्यांनी देतात तेच घ्यायचं. बाहेर न घेतल्यानंतर ना आणि असं म्हणजे तुमचं थोडं वेगळं आहे असते.
होय होय तस होतय ते शिक्षकांना त वाटते आम्ही घ सांगितलेलं घ्याय. केला का नाही, हे वेगळं पडते असं बोलत मग ते चार पैशी जईनात पण, घेतलेलं बरं त्यांच्या जवळ हम्म,
तेच चालू आहे. तुमचं काय एज्युकेशन झालंय म?
काय म्हटलं!
तुमचं काय एज्युकेशन झाले,
माझ माझ बारावी सायन्स झाले.
हा हा ह मग डिझाईनच वगैरे काय, केलंय काय नाही अजून असं शिक
काय नाही आता कसं जरा लग्न झालं झालं लगे, हे होतं ना म्हणजे प्रेग्नेंटयला मग म्हणजे लगे मुलं झाली त्यामुळे मी काही नाही केले लवकर. आता मुलगी आता लहान आहे, एक वर्षाची ना
हम ते फॅशन डिझाईनमध्येध्ये त्यामध्ये पण स्कोप आहेत, आता जास्त, काहीतरी म्हणजे असं, ते मायक्रोमच ते ते काय आता दोन तीन वर्षांपूर्वी जास्त होत. आता एवढं काही त्याला स्कोप नाहीय पण बाकी. ते गळ्यातलं वगैरे विनायच असतात. त्यामध्ये आहेत खूप जास्त.
होय होय फॅशन डिझाइनिंगला भरपूर स्कोप आहेत सोडा, पण कसं मी मुलं लहान असल्यामुळे, मी काही अजून काही भाग घेतला नाही त्यात,
हा हा हा,
म जरा मुलगी जरा मोठी झाली मग बाहेर पडता येते नाई क्लासेस ला वगैरे,
हम्म मला पण एवढं काही इंटरेस्ट नाही आहे, त्यामध्ये खरं असं म्हणजे माझी फ्रेंड एक करत. मग तिच्याकंड असं समजलेलं स्कोप आहे त्याच्यात पैसा पण जास्त आहे.
होय होय भरपूर आहे. आणि कसं मला आवड आहे फॅशन डिझाईन म्हणजे मला रांगोळीे मेहेदी वगैरे डिझाईन वगैरे छान येतात मला लहान असल्यापासून आवड आहे ना त्यामुळे मी करणार आहे सोडा, पुढे का हुना करणार आहे मी.
हम्म हम्
हम्म तेच म्हणलं आता थोडं थोडं जरा प्रगत तेच करत जायलाच पाहिजे आपण आता घरात बसून पण काय होत नाही ने काहीतरी शिकलेली कला उपयोगी घ्यायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे आणि कधी कुठ पण शिकलेली वाया जात नाही ना कला.
होय ते कुठं ना कुठ तरी उपयोगी पडतय असे.
हो हो
आणि कोणती वेळ कशी येईल काय सांग
काय सांगता येत नाही ना म्हणूनच ते आपल्या मुलांसाठी तर पुढं उपयोगाला येत. ते ना आपण जर पैसे घालून शिकल तर आपल्या समजा मुलगीला वगैरे
हा सांगू शकतोय आपण घरातून असं असते तस असते म्हणून.
मग तिला पण त्यात इंटरेस्ट आतापासून केल की पुढं पण ती पण तेच करू शकते ना त्यामुळ कस आपण जरा कष्ट घेतले की चांगलाय पुढच्याना तर आधार होतोय ना तेवढंच.
हम्म आणि आता कस प्रत्येक वेळेला असं ट्रेंड वैगेरे वेगळेवेगळे या लागलेत त्यामुळे नवीन नवीन डिझाईन पटपट शिकायला लागतात.
होय होय भराभर आणि आत्ताची मुलं कस जरा त्यांचं डोकं शार्प आहे, आत्ताच्या मुलांच लगेच एकदा काहीत पण सांगितलेली गोष्ट- लगेच लक्षात राहते हम्मम तेच.
ते ज्या लहान असल्यापासून हा ठीक आहे चालेल.
ह पुढं घे कंटिन्यू कराव विषय पुढं फोन कराव.
हा हा
चालते ठेवु काय?
हां ठेवा.